बोल आता?
येतोय ना आवाज? ते कधी-कधी काय होतंय, पाऊस समोर आहे ना. जरा रेंजचा प्रॉब्लेम होऊन जातो ना.
हा रेंज चा प्रॉब्लेम हो. माझही तोच विषयी पाऊस सध्या खूप चालू आहे, आणि आमच्याकडे पण म्हणजे येतो जोतो. तो आता सध्या- म्हणे दोन दिवस झाले तर कंटिन्यू पाऊसच चालय, भरूर भुरभर नुसते एक तर खूप जोरात येऊ, पडून गेलं तरी बर वाटत. नाही ते सारखं भुरबुर बरूर म्हटले ना, की मग सगळीकडे ते चिखल-चिखल चिकचिक कंटाळा येऊन जातो. मग त्याचा धड कुठे जाताही येत नाही मग.
हो थोडं बाहेर गेलं की, लगेच ओलं होऊन जात. आमच्याकडे पण खूप चालूच आहे असं भुरु भरू भुरु दोन तीन दिवसापासून म्हणजे, आठ पंधरा दिवसापासून चालूच आहे ना कंटिन्यू? पण मग तेच तुमचं म्हणणं, जस जोरातून उघड लागते, बरं वाटतं जरा
हो
काम पण होतात, कुठं जायचं असल तर, म्हणजे, साधं भाजीपाला घ्यायला गेलं तरी ओल होऊन जातं मग
हो आणि आता एक काय म्हणतात त्याला कपडे पण वाळती नाही हो, त्या बाळाची सुद्धा इतकी बघ कपडे नसतू इकडं तिकडं पडश स इकडं घरभरात लावून ठेवलेले ते बाळ, हे त्याचे कपडे
हा सध्या तेच हे ना सगळीकड कपड्यांचं तेच आहे घरात सध्या
हम
कुरची दिसली की तेच्यावर टॉवेल वाळत घाला, दोरी बांधा. इकडे हे टाका, सारखे ते कपडेच सुकत नाहीत. तोच एक प्रॉब्लेम होता, पण मग कसयं ते पाऊसही पाहिजे पण हे हा असं नकोय ते' सारखं लावून धरलेल. तसा, आजार पण वाढताये, 'पावसामुळं अशा'
''हो आणि कंटाळे येतो काम करायचं, पण असं वाटतं ते गारव्यानी ना असं वाटतं पांगरून घेन झोपून रहावं! राव नुसतं
''.... हम्म, ते गारगार ना, हातपाई पण असं दुखतात मग त्या गारव्यानी, कंटाळा येतो कामाचा.
तुम्हाला काही मुलं- मुली आहे ना?
हो आहेत ना, दोन मुलंयत, माझे दोनही मुलं जॉबला आहेत.
''अच्छा अरे वा! '' ''माझे अजून छोटेच आहेत, माझे अजून छोटेच आहेत एक''
''हं हं लग्न झालंय मुलाचं एका--'' ''ती सुन पण जॉबलाय. '' हा ठीक आहे पण, जे माझा मुलगा आहे ना त्याचा थोडा प्रॉब्लेम हायं. अ ''ते स्पेशल चाईल्डमध्ये नाही का म्हणतात, मोडतात'' तसे दोघं पण ते 'सून आणि मुलगा' अ बुद्ध्यांक कमी त्यांचा दोघांचा
त्याचं वय होतं. ''सेम आहे दोघं'', मग तरी पण त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलयं.
''अरे वा''! चांगलं.
शिक्षण वगैरे काही नाही, त्यांचं हम्म बुद्ध्यांक कमी असल्यामुळे शिक्षण नाही, व्यवहारित ज्ञान नाही, पैसे नाही कळत. आता, 'त्याचं वय सव्वीसयं' तिचं वय जास्त आहे त्याच्यापेक्षा ''तिच तीसयं'' पण मग कसं ते व्यवहारित ज्ञान नाही आहे, त्यांना दोघांना पण, मग आज दोघं पण जॉबलायं. ती एक महत्त्वाची गोष्ट हायं, त्यांच्या पायावर उभं करणं बाहेरचं नॉलेज
हो ना ते आणि त्या लोका मधे नाही का, असं समजून सांगणं त्या गोष्टी म्हणजे
हा बाकी त्यांना सगळं बोलता येतं, ऐकू येतं, काम करतात, कळतं, सांगितलेलं समजतं.
ते कसं यांना आहे ना जरा स्पेशल थोडीसं ट्रीटमेंट द्याव लागतयं. म्हणजे खूप असं लाड पण नाही द्यायला लागत काही काही कसं असतं आता उदाहरणार्थ म्हणजे की जी आमची सुनबाई तीच सुदाहरण ती अशी ती आहे ना म तिच्या मम्मीनं काय केलं तिला जास्त अपगं बनवून ठेवलं. तिच्या आईनी हां मी जर असे मुलास नेलो लागत जन्माला येणारच आहे ना. कारण तुम्हाला जर त्यांना ज पहारी उभं करायचंय ना, हम्म, तर काही गोष्टी असंच कराव्या लागतात. रागावून तुडवून दोन फटके पण मारावा लागतात या घडी तर
हम्म आप मला त्याच्याबद्दल नाही एवढी आयडिया फर्स्ट टाईम म्हणजे नाही का असं फर्स्ट टाईम ऐकतेय असं असं पण नाही का असं कसं ट्रीट करतात असं आहे ती माहिती आहे पण नाही का ट्रीट कसं करता वगैरे हे याच्याबद्दल नाही काही आयडिया असं
नाही कस आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं मुल कसं आहे असंते मनसिका अपंग असो नाहीतर शायरी कसा ही असो किंवा चांगलं असते आपरुपत असत आपलं बाळा, हा ते आवडतच हा आवडतच ते ते कसं ही असलं तरी ते आपल्याला हे चांगलंच वाटत पण तिथ पण आहे ना कधी कधी प्रेम असावं गाढव नसावं मी अ उदाहरणात शाळेत त्यांच्या पालकांना त्या गोष्टी की तुम्ही प्रेम करा मुलांवर गाढव प्रेम नका करू, कधी का होई ना जास्त जर त्याला तर कंपन होती तस रागते आहे का नाही जास्त प्रेम पण ते
तसे कलर मिळाले आज बरं का म्हणजे मुलांना कस ट्रीट केल पाहिजे बुवा कारण की माझे आता छोटी गत तशीच हो सुरुवात आणि पहिलीच पायरी आहे. त्याचमुळे ही गोष्ट कुठेतरी मला पण नाही का ती रिगलेट झाली किंवा आपल्याला पण नाही का हे असं तुम्ही म्हणालात आया गाढव प्रेम असत प्रत्ये काला त्याच मुल प्यार पण ते ओवर पण नाही झालं पायजे जिथलं तिथं हे पण करता आलं पाहिजे
कारण असं काही नाही की आपणच पहिली व्यक्ती का आपल्यालाच बाळं झाल, असं काही नाही सगळ्यांना बाळ होत. हा हा म्हणजे आता थोडसं ते वेगळं पण वाटेल कुत्रे मांजरांना पण होतात तसं पण नाही, पण आहे ना त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे, कसं ठेवलं पाहिजे सक्षम कसं बनवलं पाहिजे, जगात आता मुली असेल तर त्यांनी कसं राहिलं पाहिजे, मुलं असेल तरी पण त्यांनी सुद्धा कसं राहालं पाहिजेल मुलींनाच आपण दाबतो नाही नाही तू मुलगी म्हणून तू हे कर तू तसं कर असं कर पण मुलं त्यांना पण आपण सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे असं.
हो.
हे पण आहे ना असं आता आमचे तर हे असे म्हणजे तीने दुसरा मुलगा माझा खूप हुशार आहे खूप सिंसिअर आहे आणि तो पोलीस झाललाय, नाशिक जिल्ह्यात तो पहिला आला, तर तो एकदम शार्प आहे म्हणजे दोघांमध्ये इतकी तफावतय एक असं आहे, की त्याला काहीच नॉलेज नाहीये, म्हणजे फक्त कोणतं नॉलेज नाही, अ त्याला शैक्षणिक नॉलेज नाहीये.
हम्म हम्म हं.
अभ्यासाचे वगैरे, किंवा मग पैशाचं व्यवहाराचं, पण मग तो बाकी हा, असं बाकी हुशार जनरल नॉलेज खूप आहे,, ते का? तर बाहेर काढल्या मुळं.
हा.
तो असाय, एक लिडर म्हटले असतील, की नाई नाही तू अस आहेस, तू बाहेर नको जाऊ तुला लोकं नावं ठेवतील, तुला हासतील. त्रास द्याची तु तो थोडा आहे तर जास्त आपंग झाला आसता ना तो. मानसिक,, हा मग ती एक गोष्ट असवी. ते करून कोणालाच नाही वाटश मुलं. पण तरी,, तुमच्या आजूबाजूला जरी कोणाला आसतीन ना तुम्हाला ते गोष्टी सांगण्यासाठी तरी एक
हो नाही ह ह मला म्हणजे खूप मोठू नॉलेज भेटलं, मला आजपर्यंत असं कधी म्हणजे काही, तसा प्रश्न नाही पडला नाही ना ओ कधी,, आता हे तुमच्याकडनं कळालं.
राहतं आओ आपल्या तुमच्या नातेवाईकात, आजूबाजूला, कोणाच तरी असं सेलच ना असं,, मग आपल्याला कधी कधी कसंय कोणाला नाही आवडत सांगितलेलं. पण जर तेचं आपल्या ऐकणाऱ्या चल तर आपल्याला ते, आवडतं म्हणजे जर ऐकणार असेल तर ते तुम्हाला समजायला पण आवडेल
हो बरोबर, आणि ना एकचुली प्रॉब्लेम कसा अस तो की आपण कोणाला बोलू पण नाही शकतेय,, ते कोणाला आवडतं नाही आवडत आणि मग ज्याला त्याला ज्याच त्याच हे नाही का प्यारच असतं ते, आप पण बोललो की ते चुकीच पण होऊन जातं, की नाही बुवा ज्याची त्याची ज्याच त्याच त्याला माहित असतं,, आता कोणी काय असं म्हणत नाही, पण मग शेवटी आलेय ते नशिबात तर ते करावंच लागतं.
म्हंणून आम्ही घरू तर आपण सांगतो ना की जर मी तसं वागले असते, तर तो अपंग थोडा आहे ततर जास्त राहिला असता ना. की या न कर नक तुला नाही कळत, ती बाहेर नै जायचं, तू शाळेत नाही जायचं, तू हे नाही कर तिला शिक्षण नाही केलं. तिला घरातलं पण इवन काहीच शिकवलं नाही, स्वतःचं वैयक्तिक अं केस विंचरणं, आंघोळ करणं, केस धुणं, स्वतः स्वच्छ राहणं, चांगलं चांगलं राहणं. लेडीज आहे म्हटल्यावरती पोरी कशा असतात आता, खूप छान छान कपडे घालायचे. करायचा, स्वतः वेगवेगळे्या हेअरस्टाईल करता,, काही काहीच शिकवलं नाही. स्वयंपाक,, तू अशी ये तुला नाही जमणार. तु अशी आहे तुला नाही जमणार, मग ते जास्त आपंग होतं की नाही. म्हणजे ती तशी म्हणून नाही सांगत, तुमच्या नॉर्मली मुलं तेनी विचारलं तरी, एकदा आपण बघू शकता या दृष्टीनं, आपंगच होणार ना तो. त्यांना जर नाही आलं ते तर, मग ही गोष्ट आहे की आपण कसही असल आपलं मुल मुलगा मुलगी ती, म्हणजे ती काही अपंगच असलं पाहिजे असं नाही म्हणत मी आता तुमचे जरी हुशार आहेत, नॉर्मल आहेत तरी सुुद्धा- त्यांना ते योग्य वेळात ते शिकवलच पाहिजे, तिलाही माहितीये ते काम आहे ते करनच आहे. मुलगी असली तर लहान असते तरी पण आपण- नाही बाई ये. ये हाताखाली हे काम कर ते काम- कारण जे लहानपणापासून वळण दिलं की नाही तसं.
हो बरोबर हे.
आपल्याला पण अधिकार असतो बाई, चांगलं वाटतं ना आपली मुलगी असं करते का, मुलगा करतोय असं छानच वाटत ते.
नाही बरोबर आहे तुमच. माझं म्हणजे नाही का एकदम असं काहीतरी- शिकायला मिळाली या गोष्टीतून ताई तुमच्याशी बोलले ना दोन शब्द काहीतरी त्याच्यात- नाही का घेतलं बुवा की आपण काय मुलांना वागणूक दिली पाहिजे हे गोष्ट नक्की मला आज- कळली तुमच्याकडनं.
हा आणि म्हणजे तेच सांगत असतात आता मलाही- गर्व आहे की माझा आहे ना तो आज पैसे कमवतोय तो एक- काही प्रॉब्लेममुळे जात. ती पण, ती सून माझी अशी होती का- तिला दोन वर्षात मी इतकं ट्रेन केल की ती एक -
हा मी तेच म्हणणार होती की तुम्ही तिला आता तुम्ही म्हणजे नाही का ट्रेन केलंच असेल बुवा ते. इतक्या दिवसात.
हो. ती जॉबला जाते ना, एकटी जाते आता पायी. पायी जाते. अ काही का होइना, सात आठ हजार रुपये का असना ते- पैशाला नाही महत्व, ती बाहेर गेली हा. बाहेर जातीये स्वतः, तिला हात धरून चालवाव लागायच. म्हणजे हात धरून न्यायचं गावात रस्त्याने हे किती वाईटहे. आता ती एकटी जाते, दोन हायवे ओलांडून एकटी जाते, जॉब वर. एकटी येते पुन्हा सगळं काम तिथल्या तिथे, एकदम फास्ट काम करते. असं वाटत नाही तिच्याकडं बघून कि तिचा बुद्ध्यांक कमी असेल असं.
नाही तुमच्यासारखी सासू असल्यावर ती बरोबर व्यवस्थितच- ह ह ह ह ऍक्चुली प्रत्येक, हो चला.
हो करते मी परत कॉल हो. हो हो चालेल चालेल.